हो करते मी आ आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा.
मग काय आज काय स्पेशल?
आाज काय ऍक्च्युली काय ना आमच्या इथं जी आम्ही इंदोरवरून बोलते त आमच्या इथं ही एकादशी च्या आधी जी एकादशी आली होती ना ती ए एकादशी जास्त करतात आमच्या इथं.
हो का.
हा जी आजची होती ना ती माझ्या सासूननीच केली होती फक्त इकडची का याच्या पंधरा दिवसा आधी येणारी एकादशीला जास्त मान्यता इकडं.
हो का.
पाळली जाते ती हा हो.
हम्म हम्म हम् तस. आमच्याकडे म्हणजे इथे तरी पुण्यामध्ये ह्यालाच जास्त इं इम्पॉर्टन्स दिला जातो.
हा ही त आहे ना कारण मी महाराष्ट्रात राहिलेलीय ना माझं माहेर तिकडचंचे. त आपली म्हणजे तिकडं मुलांना सुद्धा आज उपास असतो.
हा हा हा हा
सगळ्यांना म्हणजे सगळेच करतात ते. हम्म हम्म.
अं न्हाय तर इक आमचं तरी म्हणजे आज इकडे एकादशी होती सो सगळं ते. आषाढीचंच स्पेशल होतं.
हा. साबुदाणा, साबुदाणे वडे हे बनतं सगळं.
आवाज, आवाज अटकतोय का?
आमट वगैरे हो का
आवाज असा क्लिअर नी येते. हां येत् मधी मधी काईतरी काय असा आवाज येतो का रेंज मुळं काय प्रॉब्लेमे वाटतं.
नाही ऍक्च्युली माझ्याकडे वायफाये त्याच्यामुळे रेंजचा काही प्रॉब्लेम नसणारे.
नाई न काय माईती पण ऊत काय आताय ना माझे दोन तीन म्हणजे दोन तीन काय माझे पाच कॉल असेच गेले.
अरे नाई रेंजचा जर प्रॉब्लेम असेल ना
म्हणजे समोरच्याचा कॉल मी कॉल करते तर कॉल अ क लागून अन् परत कट होतो असं होतं.
अरे अणि अ पुढच्यानि केल्यावरती तो येतोय असं.
हा पुढच्यानी केल्यावर तो होऊन जातो काय माईती आता म्हणजे एक कॉल तर झाला माझ्या याच्या आधी एक कॉल केला मी तो गेला बरोबर.
हम्म हम्म हम्म हम् नाई मग होईल एक झालाय म्हणजे होतील.
तुमचे किती झाले कॉल.
माझे काईतरी सतरा अठरा झालेत.
अच्छा आता उद्या पर्यंत करायचे म्हणजे माझे ना असे आहेत पंधरा सोळा, पण त्याच्यातले पाच सा त असेचे झिरो कॉल म्हणून.
अरे माझं नाही झालंय असं एक पण कॉलचं बरं का.
ते झाले का माझं झालंय काय? माहिती आता. तिने असं
पण पेमेंट कसलंच नाही आलंय अजून ते काय वेगळी गोष्ट.
हो ना तुम्ही पेमेंट वगैरे लावलं का? त्याला बँक डिटेल वगैरे घेत-
हो हो टाकले होते. मी हो पण काय? झालं जेव्हा पेमेंट झालं ना त्याच्यानंतर न मी लगेच- केलं नाही ते नंतर केलं प्रोसेस मग त्या बोलल्या की नेक्स- पेआउट मध्ये तुमचं पेमेंट होईल.
नाही माझं ऍक्च्युअली ना त्याच्यावर क्लिक करते ना ते उघडत नाही ते म्हणता अजूनपर्यंत तुमच्यात- टास्क झालेले नाही आहे त्या डिटेल्साठी.
हा हा हा ते यायचं मला बरं का सुरुवातीला.
ह ना नंतर टाकला असेल मग तुम्ही ते झाल्यानंतर.
तर जेव्हा ते अगोदर कोणते ग माझ पण नंतर मग झालं ते.
अच्छा! अच्छा!
हम्म म्हणजे.
होय आता म असं वाटतं जास्त प्रवाशी आहे ना. रश आहे ना आता जसं त्याच्यामुळे श स्लो होतय आधी जे होत ना त्यांचं पटकन पटकन होत होतं. जितके कॉल झाले तितकं पेमेंट शो होत होता आपल्याला न होते ते. असं काहीतरी आहे.
आपण अस-
हम्म.
हॅलो. हॅलो.
आवाज नाही येताय का?
हा आवाज बंद होतय मधी मध आता आला आवाज क्लिअर.
अरे माझी मैत्रीण आहे. केलं ना तर तिचं- झालेत बरं का? तिला पेमेंट पण आला अठराशे रुपये. म्हणजे तिने येतोय ना आवाज तुम्हाला.
हा आता येतो आवाज. हॅलो. हॅलो.
स्क्रिपशनच टास्क पण केलं होत. आणि ते पण करतीये. हॅलो.
अच्छा हा येतो येतो आवाज आधी गेला होता येतो जातो. हा मग तुमचा पण असं येतोय आणि जातोय. थोड व हा आता येतोय हॅलो.
काही नेटवर्क इश्यू आहे का? तिकडे.
नाही नाही माझ्या इथं पण वायफाय आहे ऍक्च्युली येतो का? आता आला आवाज.
हॅलो.
हॅलो हॅलो.
हॅलो.
आता आला आवाज आता. तिज्या साठीच
तुमचा काहीच आवाज येत नाही अहो. वूड नॉट म्युट झालंय का तुमच्याकडनं?
हॅलो. हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो. आता आला का आवाज हॅलो. हॅलो
हॅलो.
हॅलो आता आला आवाज हॅलो.
कॉल म्यूट झालाय का?
आवाज येतो आणि मी बंद नाही आहे चालू चालू आहे फोन हॅलो.
बिलकुल आवाज येत नाहीे आता तुमचा.
मला तुमचा येतोय येतो जातोय. आता येतोय
आणि हा कॉल पण जर टू वे कन्व्हर्सेशन असला तरच तो सबमिट होतो. कदाचित तुम्ही बघता का तुमचा फोन मुट झालाय का?
नाही नाही चालू आहे फोन.
हॅलो.
आवाज येतोय का आता हॅलो आवाज येतोय आता? हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
आताही तुमचा आवाजच येत नाही बिलकुल.
हॅलो बोलते मी.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
आता येतोय का आवाज हॅलो हॅलो. हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय का आता आता आला आवाज? हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय का?
हॅलो.
दे हॅलो.